हा.
हा.
फक्त
अरे तसं काहीच नाही करायचंय.
हा.
हम्म.
झालं हो डिट हो तो एडिट झाला. हा चालू करतो जर असं बोलतो. तुला आम्ही फोटो सेंड करून आकोत तू स्वतः हँग म्हशील कोणी.
ह.
हा हो व्हॉट्सअपला सेंड करत तू चेक कर मिनिमाइज करून पाहि दिसत याच्यावर
् अरे माझ्या याच्यात नाही होत ना म्हणून
मनी अेक्त प मधून बाहेर निघायचं.
अरे जाऊ दे पण मी करत बोल ना तू बोलत राहि काही नाही.
हा व्हॉट्सअप ववर पाठून ठेवलंय चेक करून घेल्यानंतर तू कुश हो. मन ले कोयणी.
हा करतो करतो. खाय चाललाय आजून काय नही.
आईंग
ब माज म आता म आता ते कसं होणार कसं बोलणार आहे मंग तू रे. हॅलो. कसं बोलणार आहेे मग तू समजा आ समज हे समजा ना. या इकडे. म्हणजे इशावरनच बोलताय का तू
हम्म हम्म.
आरे मी म्हणतो जवर लाक्ष हे ना तोला बोलत राहा बत म्हणजे बोलण तरी घेईल ना. ओबीटोशी बोलण्यातचा होईल ना.
हा तेच सध्या पाहतो ना भाई. जा फिक्स नाही आजून.
ग अरे मग त्या ओ ओ बी टी ल म्हणून पाय. खाय हाय का अरे काही हाई का म्हणून.
घर नाही जात हे रे मी समजत जाय तु.
नाही जात हे त का?
हा.
अरे मंग त्याला म्हना भाई तेवढं करून दे म्हणा यार.
कोणाला?
ओ विठला.
हो
नाही तर ओबीटी वाला झेलस खराब फीलल कर ना तू. ओबीटल जेलस शतगवण भाई हा.
हा हा.
होतो का ओबीटल जेलेस होतो का?
हा कधी कधी म्हणजे असंता स्यध्यात वेगळ सीन हे आहे आज कॉमप्लिकेटेड यार सोड.
अ तस राहत रे बाबा मी इथ आता क्रिकेट खेळायला गेलो होतो.
चालेल आपण दुसर्या याच्यावर बोलून नाटक सतरी होतेय.
आ. आरे मी अरे त्याच्यात काही हे नाही असं म्हणजे आता आपल्या मित्रच भेटतो मित्र अस मित्राच. पण त्याल आपण बोलतोस ना.
हा ते पण आहे.
हा आपण वाईट थोडी आपण वाईट थोडी बोलताय याच्या सोबत. म्हणजे आपण आता वाईट थोडी बोलतोय आपण त्याच्याबद्दल. म्हणत भाई आरे भावा. पण भावाचं होई ना मतलबी माहिती का म्हणून आवडत नाही यार.
काय काय का
हा हा मतलबी ओबीटो मतलबी ना म्हणजे आता तुझं काम झाल यार हा आहे चांगला आहे पण तो फक्त. पण मग भा त्याला काहीतरी वाटायला पाहिजे की नाही भा तू एवढं हे करतो
वाटत रे बाबा असं असत बरला वाटतं र त सांगत नाही
आता बाई आता तू एवढं काम करत उ बीठच तेन मी तुला काम करायला पाहिजे अरे काय ते काम म्हणलं तेच
ह आपण राहले नाहीर सगळ्याच आपलं आपलं राहतं
आता स काही पण असो नोट्स म्हणा हे म्हणा तू ेत झाला
ते हम्म हे बाय ऐक ना ऐक ना म्हणजे मला आता एक कोड भेटलावर का कोडिंग मधलं आहे लँग्वेज पायथन आहे पायथन
हां मग ते संतन
मी तुला सेंड करून ठेवते चेक कर एकदा म्हणजे एवढी युजफुल आहे ना तुला कॉलेजमध्ये होतय मी स्वतःचेव करून ठ देवतेर् मध्ये
आणि आज काय आणतो
काय दोन मिनिटं काय
दोन मिनिट बरं बर हा बोल बोल
हा
ते असं जेवण राखेन तप्प बून आता ते कलमण काही नाही असं नाश खेळता जस्ट एवढे नि बुक सध्या
हम्म कॉलला सध्याचा ओबीटीचा काल आलाता
नाही मालनीयत कॉल नंबर
नंबरच नाही आहे तुझ्याकडं
नाही म्हणजे आईकडे क मी करत नाही घाल नाही आवडत अससं कस कॉलेज प्रायव्सी जास्त नाही
जावज हा ते पण आहे चांगलं नाही आडत
आता गणपतीचा वेट करत नाही गणपती नाही सगळ्यात जास्त तर मी वघत आहे ना थर्टी जुलै चा वेट करतो थर्टी जुलै
बड्डे काय याचाऊ बिटला
नाही नाही ओटोचा बडडे लेट आहे खूप लेट आहे अजून
कोणाचा बड्डे काय यासाठी जुलैला
काही नाही मग मी वापस ड कर ऍड बॅक करणार आहे ना
हम्म
ते कसं मी सध्या रेमोव्ह भरून ठेवले
हम् हम् हम
कसं सध्याचे दिवस कसे वाईट चालली स त्यागीच माझ्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नो
हा ते भी
तुला जा ते पण हे बाईडिटिंग जमली ना माणसाला तो काही पण करू शकतो माणस
तणच्या सांतो एडिटींग भा एडिटींग भारी
तू पाहिला का बोट
बघितलं आणि बघतोय अजून
बघ बघशील तू तू दडश शकू कोणी
हो भेटत आहे का
नाही नाही ओवडं नाही ढं नाही डिफरंट कोणतरी एआ एआय
ए आय का एय हा मला बी घ्यायची मी अर तू याची कार बघितली का हा हा ड्रिफ्ट वाली ड्रिफ्ट वली
ते किती म्हहि त का टेन थाउजंड प्लसची ती ते पण छोटी आली आहे ना ती काहीतरी जर म्हणजे लोकल होते घेतले लोकल म्हणजे लो क्वालिटी आली
मीशर बघणार उशावर आहे ना पा
मग कशालां म्हणज युज गोष्टी त्या आपण काल पाहिली हो मेटरल दाखवली प्लास्टिक रिव्ह्यू मध्ये पाहिलं ना त तसं उंचन जातं म्हण ते नको आपल्याला अ घ्यायं तर ह ब्रँड घ्यायची नाही का घ्यायच नाही
हम्म
हम्म तू झालं का जेवण
माझं बी जेवायचं वाट की बाबा अजून जेवण खाऊन हा
आता कुठे आहे
म त्या बाहेरच मे घरा तन हा जिनेव बोल एक मिनिट थांमा काय
बोल ना
कल्याणी इद को न हॅलो बोल
हा काय ऑर्डरवाला आलं. आला वाटलं र्डर वा विचारत त्यांना भेट त नाही दुसऱ्यां करताई
गावडी संदीप गा संदीप संदीपन अणा अन अप नाही
तुला करायनी माहिती ना तलाशीच गप्पा देतना
ां हॅलो
हा
हा नाही ते पास हो त्यांचं कोण अस तरी विचारत होते हम्म नाही ना जाव कोणा तुठी आहे हॅलो काय म्हणतो अजून पण कितीहि म टॅकर ना हा